हॅलो, हा बोलकी ग. आवाज येतोय का?
हां याय लागलाय, तुला येतोय ना व्यवस्थित?
हां बोल बोल काय करत होतीस?
काय नाही बघ, बसले निवांत म्हंटलं फोन लावावं तू काय कराल्यास?
काय नाही बघ मी पण बसले जरा असं वातावरण असं छान झालंय. पाऊस पडलाय ना काल भरपूर इकडं म्हणजे ऊन ऊन वगैरे काय नाही. वातावरण मस्त ढगाळ आहे, हां वारं सुटलंय छान वाटतंय अगं. मस्त वाटतंय.
इथं पण तसंच झालंय.
होय असं वातावरण छान वाटतंय नाही?
होय खरं आम्हाला इथं काल वीजच पडली बाई पावसात. आमच्या घराच्या समोरच होय. नाही नाही कुणाला काय झाल नाही, शेतात पडलेली सोड. खरं त्या आवाजानच आम्ही घाबरलो.
होय आवाज खूप मोठा आला असेल ग, जवळच पडली का?
समोरच अस ते पहिला फटाकडी उडल्या भाजल्यासारखं झालं आणि एकदम ते हां वरन जो आवाज येतोय की नाही ढगातन त्यो लई भयानक होता.
होय की, असं तू स्पष्ट बघितली पडताना?
होय मग!
अरे बाप रे. आणि ते जिथं पडली ते जळाल असेल ना मग सगळं शेत वगैरे?
काय जळलं नव्हतं बहुतेक मला वाटतंय की त्या रोडच्या तिथं पडली असणार आहे, मध्ये रस्त्याच्या तिथं रोड वर कुठं तर पडली असणार आहे.
झाडं वगैरे आहेत का तिथं झाडं?
अगं पूर्ण शेतच आहे की समोर म्हण जे मी पण कसं बघितलं माहितीये हां मी खिडकी झाकलेली तर काचवर आपल्याला ते अस हे दिसतंय की बॅक साईडच काय तर ते हां उजेड उजेड दिसल्यासारखं झालतं.
हां हां हां हां आणि आवाज पण खूप मोठा आला असेल नाही?
होय भयानक आवाज आला.
आमच्या इकडं वारं पाऊस दोन्ही एकत्रच होतं. सगळीकडेच पाऊस झालाय वाटतं काल.
होय पाऊस भयानक होता बाई.
छान वाटलं ना खरं का पाऊस पडल्यानंतर मस्त वाटलं असं. अस गार गार वाटायला लागलं थंड थंड सगळीकडं. छान वाटत होतं उन्हाळ्यान एवढं दम मवलय ग कधी एकदा पाऊस चालू होतोय असं झालंय.
होय तसंच वाटायला लागलंय, खरं आम्हाला नको वाटतंय बाई इथं शेतात असल्यामुळे की नाही रस्ता सगळा चिकचिक चिकचिक होतंय.
अगं मग रस्ते आहेत ना तिथं, रस्ते करत नाहीत का? खडी वगैरे टाकून घ्यायची.
बघ की कोण टाकणार आता प्रत्येक जण म्हणतंय मी का टाकू मी का टाकू असं होतंय.
नाही तिथले कोणीतरी नगरसेवक वगैरे असणार ना?
आहे की सगळं गावातले रस्ते झालेत आणि आमच्या इथेच ठेवलेत.
मग त्यांना सांगायचं ना. त्यांना सांगायचं कुणीतरी जे आता तुमच्या ही आपले शेजारचे मेन कोण असतील की नाही त्यांना सांगायचं आणि सगळ्यांनी मिळून जायच. सगळं त्यांच्याकडं. त्यांना सांगायचं ना आमची मुलं शाळेत वगैरे जातात. हा. मग काय बोलले?
ते दिवाळीच्या नंतरची मंजुरी आल्या म्हणे इकडं. दिवाळी नंतर करायचं. होय.
आता पावसाळा चालू होईल म्हणाव. मुलांनी शाळेत कसं जायचं?
अहो. अगं, हे तर की नाही शाळेला जायचं म्हटलं कि नाही अंगावर काटाच येतोय हीला घेऊन जा्यायचे म्हटवर पाय घसरला केला. सगळं माती माती झाल्यामुळे त्यांनी पाय घसरतोय.
एवढा चिखल होतोय?
आ होय मग. आम्ही अक्षर एक एक पावलाला आहेत ना मोठे मोठे दगड नेऊन टाक ते जेणेकरून कनी पाय घसरू नये म्हणून. ब हाल होते कि कधी कधी तर असं तळ झाल्यासारखं होत. ते त्या तळ्यात न बन असं पाय घालवून दगडं हूडकून जायला लागते.
भीती वाटते गं. आणि लहान मुलांना घेऊन तर नकोस वाटतंय.
होय. मग काय तर.
पूर्ण खडी टाकायला पाहिजे ना. तेव्हा कुठं व्यवस्थित चाल ते.
हम्.
आणखी काय म्हणतेस? साडी घेणार होतीच घेतलीस का नाही मग?
साडी नाही अजून घेतली गं म परवा बघायला गेलतो आम्ही पण मला काय तिथं पसंत पडली नाही आता मम्मी म्हणाली पार्टी वेअर घे. आणि मला वाटले म्हणजे काट पदर मध्ये पाटीवेअर प घेवु वाटते. पण जास्त काटपदराची घेऊ वाटते. मग मग त्या काठपदर मध्ये पण छान छान कलर आहे. त्यानंतर त्या आरी वर्क ब्लाउज ते पण छान वाटते नाही. मग माझं मला जमलिंगव्हालय नेमके कुठली घेऊ?
माझ तर म्हणनं हाय बघ पार्टीवेअर साडी घे. ती कशी आपल्याला युज करता त ना कुठपणाने ह्या साड्या घ्यायशील म्हटलीस का नाही तू काठपदराच्या तर सणाला वगैरे लग्नाला वगैरे छान वाटतात गं. त्या खूप हेवी असतात साड्या त्या. लग्न समारंभ असेल काय कार्यक्रम असेल तरचं त्या छान वाटतात साड्या. आणि पार्टी वेअर कसं असं नेसायला पण अशा हलक्या वाटतात आणि दिसायला पण छान दिसतात. आणि आपल्याला पण कम्फर्टेबल वाटत ना नेसल्यानंतर.
कि होय होय. पण आता कसं झालंय इथं एवढं काय व्हरायटी मला आवडली न आपल्या घरा जवळ तेन. तिथं इचलकरंजीत मग बघूया म्हटलं कुठं घ्यायचं?
अगं गावात एक सुमित म्हणून दुकान आहे तिथं बघशील कि ना तिथं खूप छान साड्या आहेत. नाहीतर मग कनैय्यामध्ये मान्सून सेल लागतोय बघ आता थोड्या दिवसात.
हा मान्सून सेल मधन पण छान छान मिळतील होय. त्या आ सगळी मान्सून सेल मधनचं खरेदी करायला बघ. कि दिवाळीची पण आधीच करून ठेवतात. हम्म. तसचं बघायला पाहिजे मा कुचल मध्यनच कनी
होय होय साड्या खूप छान असतात आणि वेगवेगळ्या व्हरायटी असतात मस्त असतात. साड्या, आणि कमी रेट मध्ये पण, रेट पण जादा नसतोय त्यांचा. छान असत तिथं बघू?
एवढं रील वगैरे दाखवतात. काय आ मोबाईल ला, आणि तिथे गेल्यावर कायचं व्हरायटी नसत्या.
अंग तिथ कसं कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी गं, रील वगैरे छान छान टाकायचं हे आमच्या ते आमच्यात अस.
परवा मी गेल्यावर दुकानात म्हणलंच, रीला रीला किती छान छान साड्या असतात. आल्यावर काहीचं नसतय म्हणल्या वर म्हणलत असं येणारे किती जण आहेत पंधरा हजार फॉलोवर्स आहेत म्हटलीत. आणि तुम्ही एवढं वेळान आल्यावर संपणार नाहीत काय विचारय लागला आणि आम्हाला?
आणि सेल लागला नाही शक्यतो लागला लागल्या जायचं ग लगेच कारण चांगल्या चांगल्या वरीएटी जे असत्यात की साड्या वगैरे ते लगेच जा
हम्म. हॅलो.
आत्या.
अ, हा हा, आवाज कट झाला गं हॅलो. हॅलो.
आता ये
हा यायला लागलाय बोल कि?
कि आवाज नाही ये माझा, हा बोल पोरी काय करायला लागल्यात म्हंटलं?
आता उठल्यात झोपेतनं दोघी पण.
होय झोपलेल्या.
होय झोपलेल्या आज लवकर उठलेल्या, अ शाळा होती म्हणून. तर म दुपारी झोपाव म्हंटलं शाळेत न, चालू झाले आजपास न होय.
गेलेल का?
होय गेलत्या सहालाच उठून बसल्यात दोघ पण आम्ही शाळला जायचं आवर आवर म्हणून. हम्म, सुट्टी हा दीड महिना सु टी त्यामुळे नको नको वाटालतं त कधी शाळेत जाईन अस वाटलत स दोघीना पण.
इंग्शलिश मिडीयमला
आता जाऊन आल्या म.
आणखी काय चहा वगैरे झाला की नाही?
चहा नाही अजून, अन् करणार आहे ब. तुझा?
नाही अजून मी आत्ता जेवले आगं.
एवढा उशर का?
अगं ते अ
हॅलो.
बोलवलेल, हॅलो.
हा हा हा हा.
हॅलो, हा बोल की बहिणीने जेवायला बोलवलेलं. तिच्या घरी आलो. हॅलो आवाज येत नाही का?
यायला लागलाय, यायला लागलाय बोल बोल.
बहिणीनं जेवायला बोलवलय गं. हा
हा हा हा हा.
तिच्या घरी आलेले हो होय. त्याच्यामुळे लेट जेवले. आत्ताच जेवून बसले जरासं वर टेरेस वर येऊन. आणखी काय म्हणतेस? खरेदी झाली की नाही? मग शाळेची तयारी झाली की नाही सगळी?
शाळेची पण तयारी म्हणजे बॅग तेवढी घेतली. अजून वह्या वगैरे पुस्तकं काही शाळेतच मिळतात. ड्रेस पण शाळेतच मिळतात. अ आता वह्या वगैरे आणायला जायचंय. आज मॅसेज आलाय काय काय वह्या आणायच्या आहेत त्या. मग आता घेऊन यायचं उद्या जाऊन ऊन
हम्म, चालतय की.
हा. त्याचा पण सेल लागलाय वाटतंय वह्या पु इथं हे सगळं सेल लागलाय इचलकरंजीत.
कुठं लागलंय गं? कोणतं दुकान ते? नाव काय त्याचं?
कुठ दु, कुठला आहे माहित नाही मला. ते असं कुठल्या तरी ह्याच्यामध्ये लागतंय ग गेल्या वेळेस आता आम्ही आणलेलं ते नामदेव भवन मध्ये लाग लागलेलं. नामदेव भवन पाशी होतं. तिथं कुठंतरी लागलेलं. हा या वर्षीच बघायला पाहिजे, नीट कुठं आहे ते.
मला पण पोरांना आणायचं ग. वह्या पुस्तक सॅक आणायचे. तेच मला बघायचं, कुठं चांगलं भेटतंय ते.
हा आम्ही ते कायम आम्ही कुठनं आणतोय सांग, ते गांधीपुतळ्यापासून आत गेल्यानंतर तर सगळे वह्या पुस्तकांचे होलसेल दुकान आहेत बघ.
हा हा. गांधी पुतळ्यापासून आत गेल्यानंतर
हा हा ते इकडं, आपलं ते स्टेशनरी नाही काय ते, नोबेल का कुठलं तरी मोठी स्टेशनरी आहे बघ. हा त्यातन पुढं सरळ आत गेलीस की नाही, तर तिथन सगळे वह्या पुस्तकांचे म्हणजे, अभ्यासाचे सगळं दुकान आहे तिथं.
हा हा. बघूया.
हा तिथनंच आणतोय आम्ही कायम.
तू उद्या येणार आहेस का इकडं?
होय आता बघुया की, ह्यांच्या बाबांना, ह्यांच्या बाबांना वेळ असला तर उद्या येऊन जाणार गं.
हम्म चालतंय ये मग.
परत आणि पाऊस बिऊस हो वाढल्यावर नको वाढते पोरींना घेऊन ये, घा हम्म तेच की त्यापेक्षा आनून ठेवलेलं बरं. होय, तेच की. आणि संध्याकाळचा पाऊस येतोयच हमखास.
हो येतोय संध्याकाळी.
हम्म.
आज नाही वाटत मला, पाऊस येईल म्हणून
होय आज नाही, तेवढं वातावरण काल फार होतं बाई.
काल कसलं गरम होत होतं दिवसभर, नी संध्याकाळी पाऊस चालू झाला.
होय.
आता पण वारं सुटलय बघ. मस्त वार लागतंय वरती टेरेस वर बसल्यावर.
आम्हाला तर टेरेसवर नाही. आम्ही नुसत खिडक्या उघडल्या तरी आम्हाला वार येते इथे. शेतात असल्यामुळं आणि दार उघडलं तर सगळं सगळी भांडी पण पडतात. इथे अडकवलेली रॅक मधली, हं हं. व्हय भयानक वार येतय. पार दार उघडल्यावर.
हां. ऊसच आहे की आजूबाजूला.
होय होय. ऊसच आहे पुढं पण ऊस हाय. पाठीमागं पण ऊस हाय.
तर भीती वाटत नाही का गं मग तुला?
सवय झाली आहे मला आता, पहिलं वाटत होती जरा भीती.
हां. ऊस लहान असताना काही वाटत नाही. मोठ झाल्यानंतर भीती वाट
मोठ झाल्यावर वाटणार आता, समोरचा होता सोड मोठा झालेलाच होता आम्ही तो त्यावेळी गेल्या वर्षी पाठीमागं काय, भाताच भात ते भात शिरी असतं ते होतं. आत्ता त्यांनी ऊस लावला तर, आता बघुया पाठीमागं काय काय अवस्था होती ते.
हां. घर वगैरे आहेत ना आजूबाजूला.
हायत की घर आहेत एक दोन तीन आहेत. पण आहे का एवढं काय वाटत नाही भीती इथं.
हां. घर असली की आजूबाजूला काही वाटत नाही गं! छान वाटतय.
होय होय तेच की! आणि हवेशीर मस्त आहे बघ. आणि त्यातन पोरींची शाळा पण इथं जवळ असल्यामुळे क नी तेवढं काय टेन्शन नाही आहे. जवळ आहे अगदी चालत जाते मी सोडायला पण.
बाकी सगळं जवळ आहे ना, भाजी मंडई वगैरे.
नाही. वित्याला जायला लागतंय बी लांब आम्हाला गावात.
गावात जायला लागतंय.
होय. तेन दुकाने पण नाही हायत होय.
मस्त जावं लागत असेल, लांब मग.
होय जायला लागतंय. मग गाडीवरन जाऊन आणायचं.
हे हां.
हां. बाकीच सगळ आणतात त्यांनी मग गुरु म्हणजे ज्यावेळी बाजार अस तो त्यावेळी मंग त्यांनी घरात असले तर गाडीवरून घेऊन जातात. नाही तर मग माझं मी जाते चालत. इथे शेजऱ्यांच्या सोबत ते
हं हं हं.
होय. शेजऱ्यांच्या सोबत बोलत बोलत जाते. काय करणार मगं नसल्यावर काय करणार म- आणि आठवड्यात न एकच दिवस बाजार असतोय गं.
हं. कोणत्या दिवशी असतो. हॅलो गुरुवारी अस तो का दिवसभर असतो? हॅलो. दिवसभर असतो का बाजार?